हॅलो
हम्म बोल
आवाज आला का वाऱ्याचा तुला हम्म मी सांग कॉल करतो आता हे सिम्पल प्रेझेंट झाल बघ हम् हॅलो
हा ऐकायला आलं
हे सिम हे व्हेरी सिम्पल झालं ह्यात हायत हेल्पिंग वर्ड काहीच नव एक एक पण नव्हता हम् जेव्हा हेल्पिंग वर्ड एक पण नसतोय
हम्म
हम्म तेव्हा पॅसिव्ह करताना एक हेल्प पिंगौट घालायचा कळालं कळतंय काय हम्म टू मध्ये एक घालायचा एक एक घालून सांगतो काय हम्म
हम्म
आय एम कंप्लीट कम्प्लीटेड माय वर्क हा
हा
आय कम्प्लीटेड वर्क म्हणतो माय नको पण आता ते डिफिकल्ट हौणार हम आय एम कंप्लीटेड वर्क ह हा आई यम हमं आता ए मला हे घे हेल्प की वर्ड ह जेव्हा एक अश हेल्पिंग वर्ड हां तेव्हा पॅसीव्ह कर त्याला दोन हेल्पिंग वर्ड घ्यायचे दोन घ्यायचे हम्म मगाशी काय झालं तवा एक घेतलेलं हम् आता एक खाय तर आपण दोन घ्यायचं हा कळते काय
फुटबॉल की
आदा दोन
नाही गळाला तर मी सांगतो तू सांगत त्रा
आहेय काय म्हटलो मी एक्झाम्पल कस म्हटलो
आय कम्प्लीटेड माय वर्कम हम्म
एम कम्पलीटेड व माय वर वर्क हं हं माय वर क आताच काय माय वरक ईज
कमप्लीटेड बाय मी
नाही नाही माय वर्क इज बेईंग कमप्लीटेड बाय मी हं कळते काय क समजलं काय
बेईंका केतलीस
बेईंग कारण जेव्हा आता मगाशी कंप्ली कंप्लिटिंग होतं हम्म
हॅलो
हा बोल की
कम्प्लीटिंग असेल तर बेईन घ्यायचं आणि कमप्लीटेड असेल हं तर आ तर बिन घ्यायचं बिन ह
हा
आयन जी असेल तर बि बिंग घ्यायचं
पण मगाशी कुठे घेतलेलीस तू
मी आ तेच की मगाचान म्हनलो नाही आता लक्षात घे की मी काय सांगालोय मगाशी आपण हेल्पिंग वर्ड आहे झिरोच एक घेतल होतो म्हण एक म्हणजे इज इज घेतलं आपण ऑलरेडी हा प आता ए घेर पिंमोड असत ना दोन हेल पिमोड घ्यायचय पॅसीव करताना म्हणजे तेव्हा हा
बिन आणि ते बेईंग आयते हेल्पिंग वर्ड आयतवय
नाही नाही हेल्पिंग वर्डसारखंच काम करतय ते
ह म ते अ ब ईडी ला म्हणजे कमप्लीटेड ला बिन घ्यायचं.
हा राईट ईडीला ईडी असेल तर हा आणि जेव्हा आयन जी प्रती असतो तवा बेईंग घ्यायचं. आय एन जी
जरा बघ जरा व्यवस्थित आय एनजीला बेईंगाय काय?
तुला मी का फोटो पाठवतो थांब बाई
नको नको फोटो नको पाठवू. फोटो कश
थांब मी तर बघूनच सांगालोय हॅलो काय मला पाठ आहे पाठ आहे सोड मला माहित आहे पण तरी पण मी हम्म पाठवते बग तुला फोटो
हम्म
दिसतय का बघ. तुला मी सांगालोय त्यात मी लिहिलेलं नाही मी ते समजून घेतलोय सगळं काय हम्म तरी पण माझ्या नोट दाख पाठवतो तुला
हे मी उद्या बघतो तु आता सांग काय काय सांगत्यास.
नाही बघ आता हे आहे कनी प आता पेज पाठवलंय ब
हा
हे मी सगळं शिकवून झालंय तुला आता असं दुपारी काढलोय.
हा हा तर
हे तुला सांगितलं होत ते जेव्हा झिरो ऐक ए अथ तर म आता दुसऱ्या इमेजमध्ये कनी दुसऱ्या इमेज मध्ये
ह दुस इमेज आता नाही बघत मी इमेज नाही पंगत
अगं तुम्ही बघितल्याव समजत
नको गं इमेज नाही मला बघायचं. उद्या बघणार आता ईमेज
मग मला समजून कसं सांगाय येणार? त बघितलंस बरं वाटतत तर मग. चट टक सांगत नाही मग आता
हम्
आता पास्ट सि सिमपल पास्ट सांगतू हां. आय वॉज प्लेड क्रिकेट हा हम्म
अगं पुढं बोल की तीन तीन वेळा हो हो हो हो का म्हणतियास
कैस वर ब सात मिनिट झाले. आय प्लेड क्रिकेट ह हे पास्टमध्ये येत आहे आ प्रेझेंटमध्ये येत नाही प्लेड म्हणजे आय प्ले क्रिके कीड म्हणजे प्रेझंट आय प्लेड क्रिकेट म्हणजे वाचत आय प्लेड क्रिकेट ए पॅसिव्ह वॉइस होतय. आय क्रिकेट वॉज प्लेड बाय मी हां. आणि आता हे हेल्पिंग वर्ड्स विदाउट वर्डस झालं आता आय वॉज प्ले प्लेईंग क्रिकेट हा आय वॉज की प्लेइंग? क्रिकेट इज अ कॅन्जुमर क्रिकेट वॉज बीन वाॅच बीन येणार बेईंग नाही बीन
हा बिनला आयनजी
प्लेड क्रिकेट प्लेड बाय क्र बाय मी
पूर्ण सेंटेस परत एकदा सांग बघू पॅसिव मध्ये
क्रिकेट क्रिकेट वाज
बिन प्लेइंग बीन ना बीन म्हंटलीस की आता हा
प्लेड बाय मी हम्म आईम कन्फर फास्ट मदत कराल का
आय लाइक होर आय लाईक हर्च काय ना शी इज लाइकड बाय मी बट डू नॉट लाईक हिम ही इज नॉट लाईक बाय मी
पहिल्यापासून सांग
प्रेझेंटी कंटीन्यू घ्या ह
हा काम आता नऊ वर सांग
एक अनेक एक्झाम्पल देतो पास्टमधलं हा अ मी ऑन द स्पॉट तयार कराली ग
अ वे वेअर प्लेइंग वी वेअर प्लेइंग
का येडा बेडा झालं की ओ
हली प हॉलीबाॅल वी वेअर
थांब वर्षे दहा मिनिटे झालेत वाटतं हा
हम्म